हॅलो
हॅलो
हा बोल की
काय चाललंय
काय नाही बघ, चाललंय आवरायचं.
हां हं. माझे पण चाललंय आवरायचं, पोरी जाणार आहेत शाळेला.
हम् हम् हम्
त्यांच आवरून द्यायला पाहिजे की. हं चहा तेन आवरलंय बघ तुझं?
हम्म आवरलं चहा वगैरे. माझं पण जेवण करायचं चाललंय.
हां हां हां हां.
हम्म. किती वाजता असते स्कूल?
त्यांची दोघींची पण नऊ ते एक. तीचे नऊ ते दीड असता. आणि एकीची नऊ ते तीन असता.
हां हां हा.
हम्. तुझ्या पोरगीची?
तिची आठ ते दोन.
हां हां हां हं.
हम्म. कोणता पॅटर्न आहे त्यांचा?
त्यांचा सी बी एस ई पॅटर्न आहे.
हां हां. तिचं पण सेम तसंच हाय.
हो. सी बी एस ई पॅटर्न असतंय गं ते. आठवीच. हम्म बाकी. कोणत्या याला तर सवलत नाही राहते.
हा हा हा.
हम्म. बरं आहे गं ते तेवढंच पाच टक्के आरक्षण दिलात ते भा चांगलाय आपलं काहीतरी खेळी होेती ना जगामध्ये? अं म्हणजे शिक्षणावर किती तरी वाचता. तेवढेच आठवीपर्यंत असलं, तर काय विषयच नाही. सोड आठवीपर्यंत शिक्षण मध्ये म्हटल्यावर, पैसे वाचतात.
आता मा माझी पोरगी जिथं आहे ना, तिथे चौथ तीपर्यंतच आहे शाळा. म्हणजे ती मिल्टरी स्कूल आहे ना
असं वाढणार नाही काय ते?
अ काय माहित नाही. शक्यतो आता खूप वर्षापासूनच चौ थीपर्यंतच आहे. मग आता पाचवीला चेंज करावी लागली, तर मग तेव्हा पण आर टी ई चा फॉर्म भरावा लागतोय काय?
नाही नाही, ते पहिलीत, पहिलीतच असतंय फक्त.
हा हा. मग आता पाचवीच्या नंतर कसं करायचं तिचं?
पाचवी नंतर काय, मग आपण भरायचंच कि, मग काय करणार मग?
हा हा हा.
हम्म. म्हणून की नाही पहिल्यांदा घालतानाच, तीथपर्यंत शाळा हाय का? बघून घालायचं हे करायचं ग.
नाही कस झालं माहित आहे काय? ज्यावेळी आम्ही फॉर्म भरला त्यावेळी अं चार स्कूल घालायच्या होत्या. म्हणजे घरापासून एक दोन किलोमीटर अंतरावरच्या.
हम् हम् हम.
मग आम्ही तीन चार स्कूल घातल्या होत्या. पण त्याच्यामध्ये त्या एका स्कूलच नाव आल. अस झाल ग. आणि ती स्कूल चौथीपर्यंतच आहे. असाय
हो ती शाळा आठवी दहावी पर्यंत पण पण
हॅलो हॅलो हा बोल की, येतोय काय आवाज.
हम्म याला. मला वाटल की कट झाल की काय. मग लांब आहे नाही ते. मग त्या वेळेला ही पण लहान होती सायू. मग आणि येणाजण्याची सोय म्हणजे त्यांची रिक्षा बस कायच नव्हती ग. आणि जर पाणी आल की नाही, जर पूर आला तर की नाही अ तर मग ते सगळ पाणी म्हणजे, पाणी येतय म्हण त्या शाळेमध्ये. मग ते आणि महिनाभर तरी बंदच की. जरी पाणी गेल सोड तरी पण नंतर मग सगळ ते घाण झालेल असणार ते आवरायाला कारण ते जाणारच कि त्यांचे थोड दिवस.
होय होय मग आ आमच पण असच झाल ग. जी दहावी परंतु स्कुल आहेत. त्या लिस्टमध्ये नाव आलच नाही.
हम्म
मग
आपल शाळेत ते घ्यायला ला आपण तिथ काय बोलून चालत नाही. म्हणजे आपण कत नाही ग.
हा
त्यावेळेला माझ पण घली छोड म्हणाल जाऊ द्या आता इथेपर्यंत आहे तरी, एवढ तर एवढ हे करायला पाहिजे होत. पण यायच जायच लईच अवघड झाल असत.
ह हा हा, होय बरोबर आहे. आता मग ते पण ह्यांनी पण, होय बरोबर आहे की.
हम्म तू काय म्हणालत.
मग तेवढ तरी मिळु, मिळू दे म्हटल ग.
हो ठीक आहे मग, काय आहे तर.
हम्म
आहे काय सगळ शिक्षण
आहे आहे, शिक्षण पण चांगल आहे. प्लस त्याने ट्रीटमेंट पण चांगले करतात. म्हणजे अस आता आर टी मधून आहे. अस काय नाही.
हा हा हा हा
हम्म, आवाज येतोय ना तुला.
इयाल इयाला
हा आणि टीचर पण, दोन तीन टीचर त्या ह्याच्या ओळखीच्या आहेत. मग, ह्यांच्या ओळखीच्या त्यांच्या मित्राची बहीण किंवा मित्राची मिसेस असतात. त्यामुळ काय पण जर असेल तर त्या सांगतात तसं पर्सनली ह्यांना.
हम्म हम्म हम हम
म काय वाटत नाय.
बरं झालं का नाय होयकी.
हम्म आता पर आणि मध्ये काय झालं अ जी जी स्टुडन्ट नवीन आहेत ना त्या शाळेमध्ये मग त्यांना त्या शाळेचे रूल माहित नसतात. कसं आहे काय ये मग ते होमवर्क वगैरे ह्याला त्यांना जमत नव्हतं मग ज्यांना जमत नाय, त्यांच्या परेंसना त्यांनी परत बोलवून घेतलं. आणि सांगितलं की असं असं तुम्ही त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून घ्या. असं मग ती ज्यांना ज्यांना बोलवलंल बोलवलेलं ना ती आर टी मधलीच ऍडमिशन घेतलेली आणि नवीन स्कूलवालीच होती. मग हे मला छान वाटलं ग की बाबा आपल्याला फ्रीमध्ये मिळतय. आणि विशेष लक्ष आपल्याकडे देतात
होय की बरोबर आहे म.
हा मग त्या टीचरना पण मी बोललो की म्हटलं की अ तुम्ही असं बोलवून पर्सनली सांगितल. आम्हाला पण समजते ना, मग मुलं कुठं कमी पडतात.
होय की
हम्म पण ज्यावेळी त्यांचा मेसेज आला ना मला, की अद्विका. तुमच्या सगळ्या नोट्सबुक घेऊन. स्कूलमध्ये या म्हणून. म तेव्हा मला भीतीच वाटली, मी म्हंटल काय झालं नेमकं?
हम्म हम्म
मग त्या बोलल्या त्या बोलल्या काही नाही. विशेष काय नाही फक्त तुम्हाला आम्ही सांगणार आहे की कसं असतं काय असतं वगैरे.
हा काय आण त्याशिवाय पण आपल्याला कळणार कसं ग.
हा आणि कसं असतंय ते पहिल्यांदा नवीन म्हटल्यावर आपल्याला पण माहीत नसतं ना ते शाळेचे रूल्स वगैरे.
हम्म रुल्स पण आणि सगळ्या टीचरांचं वागणं बोलणं म्हणजे आणि तिला तिच्यासाठी पण लई नवीन आहे ग हे आता एक वर्ष तिला तिथं रुळायला जाणार. मग तिथनं पुढं तुला काय म्हणजे एवढं बघायला लागत नाही. प्रत्येक टीचरांची सवय होता. ती पण बोलायला लागत्या त्यावेळी तुला काही वाटणार नाही.
हम्म आता सांगते कि ती सगळं आणि हा तिच्या वर्गात जी मुलगी होती ना ती पण आता तिथेच आहे म्हणजे किंडर जॉय मध्ये जी मैत्रीण होती ना ती पण आर्टिं मधूनच ऍडमिशन घेतले आणि ती पण तिच्या च वर्गातआहे ए डिव्हिजन मध्ये.
हम्म हम्म हम्म हम्म तूच सांगितलेलंस काय त्यांना?
नाही नाही असं अचानकच अग. आम्ही पण तिथे गेल्यावर पॅरेंट्स मिटिंगला मी पण त्यांना म्हटलं की तुम्ही कस काय म्हणजे तुम्ही आर टी मधून घेतले काय.
कारण मिस्टरांनी सगळी प्रोसिजर केली ना त्यामुळे मला माहितच नव्हतं. कोण कोण. केलंय मधुदा त्या आपण म्हटला बरं झालं म्हणजे आपल्याला काहीतरी कधीत कधी पण एकमेकांना कॉन्टॅक्ट करता येतोय. तस.
ओके आणि पोर ना कसं एक म्हणजे बाकी टीचरांच्या बरोबर ओळख करून घेतील टीचर कस बोलतात की नाही पोरांना त्यांच्या त्यांच्या मैत्रिणी जवळ असल की मग बरं पडते गं कायम. हम्. मग रुळून जातात नाही तर मग नवीन आहे. मग पहिला रडारड चालू करायचं असं तसं होते मग.
हम्म म ग का?
हम्म.
तिला शनिवार रविवारी सुट्टी असते. हम्म.
प्रत्येक शनिवार रविवारी?
होय. आणि मिलिट्री स्कूल आहे त्यामुळं स्ट्रिक्ट आहे. पण तेवढं त्यांनी करून पण त्यात त्यांच्याकडून.
हम्म हम्म हम्म चांगली आहे शाळा.
हम्म. शाळा पण चांगली मिळाली सोड आत्ता मग नंतर बघता येईल. पाचवी पासून मग करायचं आपण काय करणार मग.
होय.
तोपर्यंत आमचं पण रुटीन बसतंय ना सगळं.
होय. बरोबरच आहे की.
आणि एकदा का तिला चौथीला चांगले मार्क पडले तर पाचवीला ज्या स्कूलमध्ये घालणार आहे त्यावेळी डोनेशनची वगैरे पण गरज नसेल.
हो हो बरोबरच. अगं पाचवी नंतर पण म्हणजे पाचवीला पण आहेत की अगं भरपूर कोणत्या कोणत परीक्षा देऊन पण ऍडमिशन होतात. चांगल्या चांगल्या शाळेमध्ये. ते पण जरा चौकशी करत राहायला पाहिजे सोड खरं पण.
हो.
हम्म. आता ल‌ई आवघड झालंय. आपल्यासारखं काय राहिले काय अशी? आपण बाराशे रुपये भरलं की आपलं पू वर्ष जात होत. आता बाराच रुपे हीला ट्रीप होत्या तशा. हम् काय आहे तर. एक ड्रेस पण येत मी त्यां बाराशे मध्ये होता.
अग तेच युनिफॉर्म. दोन युनिफॉर्म एक रेग्युलर आणि स्पोर्ट्सचा असं मिळून दोन युनिफॉर्म दीड हजार रुपये.
हम्म बघ मग
हम्म मला आपल्या वेळी किती स्वस्त भेटायचं.
होय आणि ते पण एकाच दुकानात. दुसरी कुडें कुठे मिळणार नाही. नाही दोन होते ग वाईट पण नव्हता काय?
हा हा हा होता होता.
गुरुवारी वाईट असायच तो ते मिळत होता कुठं पण पांढरा पण जो दुसरा रेग्युलरचा होता बघ आपला ग्रे कलरचा तो कुठच मिळत नव्हता ते एकाच ठिकाणी म्हणायचं तिथून जाऊन घ्यायचं दुसरीकडनं आणायचं नाही.
हम्म आणि जर मिळाला तर कलरमध्ये वेगळं ट वेगळे असही होत्याच की
होय.
हम्म मग शनिवार रविवारी थोड निवांत वाटतंय.
होय कि.
हम्म साईशा दुसरीला ना?
नाही नाही अजून ती एच केजी ला आहे ग आता. ती आता चौथीला आहे.
चौथीला आहे होय
होय.
हा हा हा
तिच पण लास्ट इयर आहे या शाळेत आता आता तिला पण पुढच्या वर्ष आम्हाला बघायला पाहिजे कुठे घालायचंय.
हम्म हम्म हम्म होय कि
हम्म
त्यांनाफी किती आहे मग?
तिला बारा आहे. अ सायशला आणि ध्रुववाला तेरा आहे मग दोघींची मिळून काहीतरी सव्वीस होत्या काय आणि तेरा का चौदा आहे बाई मग आम्ही दोन मुली आमच्या आहेत म्हणून आम्हाला कन्सेशन दिलेत दोघींचे मिळून एकोणीस आहे.
हा हां हां आणि जर एकदम भरलं तर कन्सेशन काय का तसं काय नाही?
कन्सेशन नाही नाही आता आम्हाला एवढं कन्सेशन दिलात की सव्वीस एकोणीस वर आणल्यात ना त्यांनी
हा हा हा नाही आधविकाच्या आधीच्या शाळेत कसं होत. जर तुम्ही एका स्टेपमध्ये जर भरली फी तर दोन हजार रुपये कन्सेशन देत होते ते
हा हा हा इथं पण आहेतच अ म्हणजे ऑदर नाही सगळ्यांना कि तुम्ही एकदम भरला तर एक हजार रुपये कमी असं कायतरी आहे. पण आम्हाला